आपण ना मगाशी तो विषय घेतला होता बघा एक पंढरपूरच तुम्ही मला सांगणार होता.
हम्म
त्या विषयावरती आपण बोलूया का?
चालतय की,
त सांगा मग तुमचा पंढरपूरचा कसा अनुभव त तुम्ही वारीला वगैरे कधी गेलाय का?
नाही अजून वारीला जायच तर योग आला नाही खर तर आता मै मित्र मैत्रिणी गेट टुगेदरला गेलो पण कुठं कुठं जायचं म्हणताना सगळे त्या भागातले होते म्हणून कोल्हापूर आणि पंढरपूर दोन केलेत को सॉरी कोल्हापूरला नं तर गेलेले पंढरपूरला गेलो तर खास म्हणजे उद्देश खरं मंदिरात जायच नव्हतच तर मला तिथ पालवी म्हणून संथा त्याच्या जायचं होत तिथल्या मैत्रिणीनी अस पूर्ण सगळं नियोजन केलं होतं की कुठं जायचं काय करायचं तर जाताना मग एक जण सांगोल्यातला होता म्हणून त्याच्या तिथून ते शुखाचारी मंदिर हाय ना आठवाडीच्या इथं तिथं जाऊन आलो तिथ तू मगा शी बोलायला विसरली की तिथं मला शांत वाटलं ते असं आतमध्ये होतं पाणी बिने वाहत होत मस्त आणि एकदम गार पाणी आणि खूप शांत वाटल गेली होतीस का तू तिथं शुकाचारीला
नाही नाही बघितलेलं नाही मी ते.
आटपाडीच्या तिथे जवळच आहे तेे आणि तो आतमध्ये आहे म्हणजे असं माळं दिसतं त्या माळावरनं उतरत खाली जायचं आणि असं डोंगरात आतमध्ये एक अशी गुहा आहे तिथं मंदिर आहे. पण तिथला त्रास असं आहे की तिथं भरपूर माकडे आहेत. आणि ती माकडं म्हणजे अशी लांब राहतच नाही आपल्या हातात न खेचून घेत त जे काय असल ते म्हणजे जर दुकानात तुम्ही काय पेढ घेताय चने घेताय तर ते पिशवीत टाकायच्यात त्यांनी येऊन वूडून घेऊन जात. त
हा हा.
तर आम्ही तिथं गेलो तिथून त्याच्यानंतर दुसर्या दिवशी आम्ही गेलो तर पालवी म्हणून एक संस्था आहे पंढरपूरमध्ये तिथे एड्स ग्रस्त बालकं ठेवतात.
ओके हम्म हम्म.
तर मग तिथं तितकी होती सगळी स्वच्छता होती आणि आमच्यात बरेचशे एज्युकेटेड लोक अस ताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये शंका होत्या तिथे लादी पुसलेली होती ओली हो ती तर चप्पल बाहेर काढायची होती तर त्यांनी ते नाकारलं चप्पल बाहेर काढणं म्हणजे त्यांना म्हटलं की त्या ओल्याल्या लादीतून ते एड्सच्या किटाणू आमच्या शरीरात प्रवेश करतील. आणि ते झालं त्याच्यानंतर त्यांच्या संस्थापिका मंगला शाह म्हणून आहेत. तर त्यांनी त्या व संस्थेचा इतिहास सांगितला. तर त्या म्हणाल्यात की माझ्या सासऱ्यांची बरीचशी जमीन होती आणि ते लोक श्रीमंत होते त्यामूळं त्यांना शेतात काम करावं लागत नव्हतं पण जेवण वगैरे द्यायला जावं लागायचं शेतावर तर म्हटलं मी गेली आणि मला बांधावर एक एका शेताच्या बांधावर लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला तर म्हणे मला वाटलं की शेतात काम करतं तर कुणी मजूर करने तसं ठेवून गेली असेल झाडाखाली म्हणून त्यांनी त्या बाळाला घेतलं वगैरे दूध पाजलं झोपवलं संध्याकाळ झाली तरी सगळे मजूर कर परत गेले तरी त्या बाळाला घ्यायला कुणी येईना मग तिने ते मजुरांना विचारलं की बा हे बाळा कुणाच आहे ते म्हणलं आम्हाला नाय माहिती कोणाचा कोण टाकून गेलं इथं आणि मग हा मग त्यांनी ते बाळ घेतलं पण म्हटले रीतसर उगच हे नको म्हणून पोलीस कंप्लेंट वगैरे के ली आणि जेव्हा त्याची आरोग्य तपासणी केली तेव्हा कळलं की ते एच आय व्ही बाधित आहे
हम्म.
आणि मग त्या म्हणाल्या की मला तर ते टाकून देऊ वाटत होतं नव्हतं आणि जसं घरामध्ये समजलं की ते एड्स ग्रस्त आहे तस त्याला स्पर्श करणच बंद केलं सगळ्यांनी. आणि म्हटल्या मला- ते खूप हे झालं. मग मी तर मी घरात सांगितलं की मी बाळाला या सोडणार नाही एवढ्यात. आणि हा रोग काय असा स्पर्शाने वगैरे होत नाही. पण सासू सासरे ऐक - कत नाही म्हणताना, ते म्हटले मी फक्त एक पत्रा मारलेली खोपटी होती शेतावर- सावलीसाठी बसायला. तिथे त्या बाळाला घेऊन राहिले. आणि त्यांच्या हातात पैसा पाणी असल्यामुळे मग त्यांनी हळू हळू- अ -तिथं पत्र्याच्या दोन रूम बांधल्या आणि मग त्यांनी सुरुवातच केली म्हणजे कोण- एड्स ग्रस्त बाळ असतील त्यांना सांभाळायची. आणि असं एक वाढवत वाढवत नेलं तर आता जवळ जवळ त्यांची- स्वतःची शाळा आहे. स्वतःची कॉम्प्युटरची डिजिटल पूर्ण रूम आहे. आणि दोन बिल्डिंग आहेत त्यांच्या. त्या पालवी संस्थेच्या आणि आता लोक- -कांमधे अवेरनेस एवढा आलाय की भरपूर डोनेशन वगैरे होत. आता आम्ही- गेलो तेव्हा पण त्यांना एक वेळेच जेवण दिलं. एक वेळेला त्यांना पाच हजार रुपये खर्च येतो जेवणाचा. कारण की त्यांना एक मेडिसिनच वेगळं असतं. आणि त्यांना ते सगळं प्रोटीन वगैरे त्याच- जेवण पण वेगळंच असतं. म्हणजे दूध हे ते सगळं मच्छी अंडी वगैरे- सगळं. हा. आणि इतकं ते स्वच्छ आहे. म्हणजे त्यांच्याकडं स्वतः स्वतःची पिठाची गिरणी आहे. चपाती करायची मशीन आहे. जी माणसं काम करतायत त्यांना ऍपरन, डोक्याला हेडकॅप वगैरे लावून सगळं स्वच्छ - च्छ. -वण म्हणजे अस एकदम चांगलं. आणि एवढं सगळं करून त्या मुलांना शाळेत शिकून- ते अजून त्यांना हस्तकला वगैरे शिकवतात म्हणजे ज्याचा जिकड कल असेल- तर तिथल्या मुलांनी इतक्या सुंदर सुंदर वस्तू तयार केल्यात म्हणजे पर्स- गोधड्या शिवल्यात. उशांचे कव्हर शिवलेत. कोणी असे पोस- स्टर बनवलेत. आणि झाड - लावलेत. गाया म्हशी पाळल्यात दूध दुभत फळबिळ सगळं त्यांच्या बागेतलं स्वतःच.
वाव! म्हणजे मग हे भेट देण्यासारखं- आहे. कारण मी बघितलेल्या एन जी ओ पैकी हे एक यो - वर्णन करतानाच मला बघाविशी वाटतीये. पण बऱ्यापैकी एन जी ओ मधे अशा काही - सुविधा नसतात. आणि एवढी स्वच्छता वगैरे असते पण इत- -क म्हणजे त्यांच्या डायट कडे लक्ष देणं किंवा ते तसं बनवण आणि- हेल्दी फूड ठेवणं. त्यांचे जे काही मेडिसिन आहेत त्याच्याकड, एवढं कुणी लक्ष देत- नाही. ते असतं की हा टाइम झालाय ना? मग त्या येतात. ज्या कोण असतात संबंधित व्यक्ती येते आणि त्याला- पाच दहा मिनिटं इकडं तिकडे उशीर होतो. निव्वळ त्या कामासाठी व्यक्ती जरी असली तरी. हो. इंटरेस्टिंग आहे.
वयोगट म्हणशील ना? तर सगळ्यात छोटं बाळ तिथे दीड महिन्याचं होतं.
हो
आणि सगळ्यात म- - ठ्ठ एक आजोबा होते इतकी वाईट परिस्थिती होती ना म्हणजे ते लास्ट स्टेज ला होते. डॉक्टरांनी सांगितलेलं की ते कोणत्याही क्षणी जातील आणि- ते घरात थांबत नव्हते रूम मध्ये, म्हणून त्यांना बाहेर व्हरांड्यात खाट टाक- - कून दिली होती. त्यांना काही कळत नव्हतं. पण एक, आपण म्हणतो ना माणसाची शेवटची इच्छा तर ते त्यांच्या मुलीला- हाक मारत होते मनीषा, मनीषा. आणि आमचा आवाज आल्याबरोबर- ती अशी पूर्ण निपचिप पडलेली मनीषा आली म्ह मनीषा आली आणि मग तिथला जो स्वयंसेवक होता त्याने आम्हाला सांगितलं की त्याची मनीषा नावाची ही मुलगी बँकेत मॅनेजर आहे. आणि त्याचा मुलगा त्याचा मुलगा मुंबईला मोठ्या पोस्टवर आहे. आम्ही दोघांनाही फोन करतोय की येऊन एकदा तुमच्या बापाला बघून जा तर आ आम्हाला यायला वेळ नाही म्हणताना संस्थेची लोकं म्हणाली की आम्ही तुम्हाला तिकिटाचे पण पैसे देतो. पण तुम्ही या तर ते म्हण आम्ही त्याच्या डबल तुम्हाला पैसे देतो तुम्हीच त्यांच क्रियाक्रम करा आणि त्या माण त्यांनी घाणेरडं काम केलंय म्हून घाणारडा रोग झालाय ना आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. आज इतक्या पोस्ट वर शिकलेली लोकं त्यांना एवढं माहिती पाहिजे की फक्त घाणेरड कृत्य केल्यानेच हे होत नाही.
मुळात हे झालंय कस माहित आहे का नाही नाही. मुळात हे झालंय कसं हा रोग जेव्हा डिटेक्ट झाला ना. म्हणजे जेव्हा ह्याच जास्त प्रमाण झालं तेव्हा ह्याच मेन रिझन पहिलच होत की सेक्शुल होत. त्यामुळं तो तो जो पहिला इम्पॅक्ट होता ना त्या रोगाचा तो अजूनही कमी झालेला नाही म्हणजे पहिलं कारण सेक्श्युअलिटी हेच मानलं जातं मग तुमचं रक्त देवाणघेवाणीतून किंवा तुमचं तुम्ही इंजेक्शन घेतता त्या सुईद्वारे झालेलं ही तुमची दुय्यम कारण आहेत ह्याकड कोण लक्ष देत नाही. पहिलं कारण जर कुठलं असेल मग ती स्त्री असो किंवा पुरुष ह्यात कसलाही भेदभाव केलेला जात नाही. आणि जरी लहान मुल असलं तरी सुद्धा त्यात भेदभाव केला जात नाही. त्याला असं समजलं जातं की त्याचे आई बाप तसे होते म्हणून यांच असं आहे.
हम्म
पण ते असं समजत नाही की त्या बाळाला काहीतरी चुकीचं इन्स्ट्रक्ट झालं असेल म्हणून ते त्याला झालं असेल. ही दुय्यम करण आणि ती कोण लक्षात पण घेत नाही मग तो सुशिक्षित असला तरीही घेत नाही. मी हे स्वतः अनुभवलय.
पण आता जर आपले स्वतःचे आई वडील आहेत त्यांची नाळ आपल्याशी जोडलेली आहे त्यांच्यामुळे पण ह्या दुनियात आलोय त्यांनी आपल्याला शिकवलंय. तर लांबून फक्त आवाज द्यायला काही प्रॉब्लेम आहे असेल त्यांना
हम् हम्मम्म हम् अ ही एक गोष्ट झाली. म्हणजे ज्या वेळेला हे चालू होत ना मला वाटतं ही दोन हजारच्या काळातली गोष्ट असेल. मला अजूनही आठवते पेपरला न्यूज होती आणि त्यावेळेला ही न्यूज प्रचंड व्हायरल पण झाली होती. म्हणजे स्वतःच्या मुलींनी प्रॉपर्टीसाठी त्याच्या मुलीनी प्रॉपर्टी साठी मुली दोघीही वैद्यकीय क्षेत्रात होत्या म्हणजे नर्स होती आणि दुसरी काय आता मला एवढी डिटेल सगळी आठवत नाही. पण वैद्यकीय क्षेत्रात होत्या दोघी ही तर स्वतःच्या आईला त्यांनी एच आय व्ही इंजेक्शन दिलं होतं.
हम्म
का तर त्याच्यानंतर सगळी प्रॉपर्टी यांच्यावर होण्यासाठी
मुळात तिला नव्हताच आणि हे कधी डिटेक्ट झालं जेव्हा त्यांच्या प्रकृती अतिशय खालवली आणि मग तड त्या नेहमी तिथ जिथं जे डॉक्टर होते की नाही घेऊन जायच्या मग बरच होत नाही म्हणून एखाद वेळेस त्यांच्या कणाच्या तरी नातेवाई त्यांनी त्यांना म्हणजे कोणतरी असतील समथिंग त्यांनी नेल्यावरती मग त्यांना कळालं की त्यांना अस असा काहीतरी रोग आहे आणि तो कशद्वारे झालाय हे सुद्धा त्यात लिहिलं होत तर रिपोर्ट छापलं होत त्यावेळेला पेपरमध्ये म्हणजे त्या रोगाचा असा सुद्धा वापर करून घेतलाय
हम्
खूप अवघड म्हणजे मला त्या आजोबांना बघून पण डोळ्यात पाणी आलं ते छोट्या बाळाला बघून पण आलं ती बा मडियम मधली मुलं पण इतकी संस्कारी आणि अजून एक नोटीस करण्यासारखी गोष्ट म्हणजे मला जाऊन आलेले दोन वर्ष झाले त्याच्यानंतर माझा दोन वेळा वाढदिवस आला दोन्ही वेळेला मला सकाळी आठ वाजता फोन आला मॅडम तुमचं आज बर्डे आहे ना म्हटलं हो मग पालवीची मुलं तुम्हाला विश करताय आणि सगळी मुलं एक साथ हॅपी बर्थडे मॅडम
हेच हेच कमावलेलं असतं बाय
हो म्हणजे असं वाटत की सगळ्या सगळ्या शुभेच्छा च्या समोर शून्य आहेत आणि आपलं रडणं आपलं तडपडणं शून्य आहे कारण की ही रडत नाही त्या उ रा श पण त्या सनी आ सांगितलं की अजूनही समाज इतका बुरसटलेला आहे की ह्यांच्या वस्तू लोकांना खूप आवडतात खूप घेतात अस एक्झिबिशन वगैरे अस पण जर त्यांना चुकूनही कळलं ना की हे एडसग्रस्त मुलांनी बनवले कि ते फिरकतच नाही स्टॉलकडे फिरकतच नाही
ते स्टॉलकडे ने त्यांच्या त्या वस्तू आहेत ना जर एखाद्याने विकत घेतलेली असेल तर ती सरळ कचरा कुंडीत जाते
आणि मग आत्ता त्यांचं आता असं झालंय की त्या मंगलशाहा अतवयस्कर झाल्यात आणि त्यांच्या मुलांनी आणि सुननी हे सगळं चालू केले सांभाळले
आणि आता त्यांच्या डोनेशन मधून अजून एक नवीन इमारत पुढे उभी राहते त्यांची स्वतःची गोशाळा आहे. बाग आहे त्यांनी शेती लावलय ऊस केला आणि त्यांचं पुढं असं टार्गेट आहे की कुठलीच गोष्ट विकत आणली नाही पाहिजे सगळं ऑर्गॅनिक मुलांना
ओके ओके चालेल चालेल विषय हाही चांगला होता हो हो हो बोलूया पुढच्या विषयावरती ओके ओके
हो चालतंय.